हो.
हॅलो.
हा. बोल की काय करतेस?
काय नाही बघ. आताच चहा पाणी झाल आता बसलीय. तू काय करतेस?
हो का. माझं पण - - तेच पाऊस सुरू झालाय. पण काय व्हा लागलयं. जरा तब्येत ठीक नाही हाय गं. जरा आजारी पडले जास्त. काय पाऊस जास्त सुरू झालं. एकदा पाऊस पडतो. एकदा ऊन पडतं. त्याच्यामुळे काय झालं. एकदा सर्दी खोकला. असं जाम होतयं. आणि जरा ऊन पडलं की आणि पाणी चेंज होतय पाणी बदल होतेय आमच्या इकड कसं आडाच एकदा पाणी ते एकदा अ हेज नदीचं पाणी सोडतात त्यामुळ कणी आरोग्याच्या समस्या एवढ्या सुरू आहेत्या एकदा सर्दी येते एकदा खोकला येतोय एकदा जाम होतय एकदा शिं का यायला सुरू होतात असं होतं त्यांन काय परिस्थिती व्यवस्थित नाही बघ सध्या तरी तुझ काय चालेलय तुझी तब्येत आहे का ठीक.
होय होय मी आहे बरी, अगं पावसाळा म्हटलं हे चालूच होत कारण की पावसाळा ऋतू चालू झाला की आजार पण हे ठरलेलं असतं कारण की सगळीकडे ओलसर असत दमट हवा असते. त्यामुळे वेगवेगळे आजार संसर्गजन्य रोग जास्त होतात. आणि लहान मुलांना तर जास्त प्रमाणात आजार होतात. आणि त्यांच्या आधीच रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. आणि आजकाल बघतो आपण जिथे तिथे थंड म्हणजे घाण पाणी साठ लेल असत पावसामुळे. आणि काय बोलतात त्याला. अ कुठेही पण गेलं तर म्हणजे
अंकस पाऊस म्हटला की संसर्गजन्य आजारी होतातच कारण पावसाळ्यात प्रत प्रत्येकनं काळजी घेतली पाहिजे कसं पाण्यामध्ये तुरटी फिरवून. अ पाणी पिलं पाहिजे किंवा उकळून गार करून पाणी पिलं पाहिजे म्हणजे जे घाण असतात ते सूक्ष्म जीवन त्याच्यातून मेले जातात आणि ते पाणी स्वच्छ होऊन आपल्याला प्यायला भेटल आणि म्हणजे तुरटी वगैरे पिल्यावर पण फिरवल्यावर पण म्हणजे नितळत पाणी गाळ खाली जात वरती स्वच्छ पाणी राहत. किंवा घरामध्ये आता प्युरिफाय फिल्टर वैगेरे असलं तर ते वापर केला तर चालत.
हो ते हायच की ग. पण त्याचे पण आता प्रॉब्लेम व्हायला लाग त्याचे पण प्रॉब्लेम व्हायला लागलेत. प्युफायरचे कारण की त्याच्यामुळे काय म्हणजे खूपशा अशा पेजेस येतात कि ते वापरल्यामुळे म्हणजे शरीरामधले जीवन स त्व तुम्हाला भेटत नाही जे पाहिजे ते. कारण की ते जे असतं प्युरिफाय ते सगळंच काढून घेत त्यातलं. आणि तुमच्या शरीराला जे बी ट्वेल्व वगैरे भेटत. त्या सगळ्या गोष्टी लोह म्हन ह्या सगळ्या गोष्टीची कमतरता कारण की मी म्हणजे आमच्या बाजूलाच एक मावशी राहायच्या त्यांना तसाच प्रॉब्लेम झाला होता मग डॉक्टरना ते पाणी पियला मनाई केली ते बोलले तुम्ही त्याच पाणी पिऊ नका. नाहीत तुमचं बी ट्वेल् पूर्ण संपून जाईल शरीरातलं. म्हणजे कुठलीच गोष्ट आता चांगली नाहीये आरोग्यासाठी. त्यापेक्षा मला तर एकच म्हणजे बरं वाटतं की पाणी उकळा चांगलं थंड करा आणि पिहा.
अगदीच बरोबर आहे तुझं. म्हणजे कसं माहिते का आता खूप सारे म्हणजे आरोग्याच्या समस्या वाढलेल्याच आहेत. फक्त सात एप्रिल हा वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरा आपण करतो तेवढ्या दिवसा पूर ताच मर्यादित असतो पण हा खरोखर आपलं आरोग्य चांगलं आहे का हेच्याकडे पण प्रत्येकान लक्ष दिलं पाहिजे कारण कसं आहे आता आपण सगळं केमिकल युक्त रास आहार घेतोय आपण फळे भाजीपाला म्हणा किंवा शेतामध्ये सगळं पिकणारं हे हे धान्य अ सगळं आता अ खक्त बी बियाणं ते सगळं रासायनिक म्हणजे केमिकल वापरूनच केलेलं बनवलेलं आहे. म्हणजे आपण एक प्रकारचे विषच खातोय असं हाय. कारण, उद्याचा दिवस आपल्यासाठी ओके असेल हे माहित ए... नसणार ए, कारण आता आपण बघतो केळी म्हणा... कुठलेही फळ म्हणा त्याला इंजेक्शन देऊन मोठं केलं जातं... आता केळी पण आज काढतात घड ते, हेच्या केमिकलमध्ये बुडवतात आणि दुसऱ्या दिवशी विकायला काढतात. ते आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक आहे असं म्हणता येईल आपल्याला
अगदी नक्कीच. आणि म्हणजे जर बघायला गेलं तर गावच्या तुलनेमध्ये, शहरामध्ये या सगळ्या गोष्टी ती जास्त व्हायला लागल्यात कारण की, गावाला तुम्ही... निदान तुम्हाला माहिती तरी असतं, म्हणजे माळव म्हणा, भाजी म्हणा तुम्ही शेतातूनं उपडून आणून ती खाऊ शकता पण जे शहरात ज्या भाज्या येतात, त्या खूप लांबून, व्यापाऱ्यांकडून, त्या तिथे आलेल्या असतात आणि त्याच्यात, एवढी प्रक्रिया केलेली असते त्याच्यावरती आणि एवढे जंतू असतात, म्हणजे सगळ्याच गोष्टी असतात त्यामुळे पावसाळ्यात तरी काहीही तुम्ही आणलं, तर ते स्वच्छ पाण्यात धुवून, मीठ टाकून. मी तर तशीच करते माहितीये, फळं जरी आणली ना, तरी अर्धा तास पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवते आणि ते चांगले... म्हणजे भिजत ठेवते का... तर काय केमिकल असेल किंवा त्याच्यावर काय औषध वगैरे लावलं असेल, ते निघून जाईल म्हणून आता सपरछंदच बघतेस ना, किती मेण अन ते लावलेलं असतं त्याच्यावरती
बरोबर बरोबर... आणि आजकाल काय झाले आता प्रत्येक... लोकांना जास्त करून कामं नाई हायेत कारण पहिली लोकं, पूर्वी शेतीला जाताना सुद्धा, चालत वगैरे जायची, आता सगळ्यांच्याकडं गाड्या असल्यामुळं... अ... चालण्याची काय प्रक्रिया होतच नाई ए आणि व्यायाम एवढा शरीराला नाहीच ए. आणि सगळ्या लोकांचं कसं, कामावर लोकं असल्यामुळं काय झालंय... अ... एका ठिकाणी बसून किंवा उभा राहून काम असल्यामुळं पोटाच्या समस्या म्हण... म... पाठदुखी किंवा... अ... परत पोट, म्हणजे जास्त वाढणी म्हणा अ... किंवा अ... आपलं वजन, एकंदरीत जास्त वाढणे, त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी खूप... घातक समस्या निर्माण झाल्या हेल्थचे प्रॉब्लेम खूप झालेले आहेत, मला असं वाटतंय
हा, म्हणजे आता हल्ली आपण बघतो की, लहान मुलांमध्ये ते ओबीसीटी म्हणून नवीन आल आलाय, म्हणजे जाडपणा, लठ्ठपणा कारण की, म्हणजे... हे जंक फूड वगैरे... खूप मुलं, आताची तरुण पिढी... तर मला वाटते, त्याच्यावरतीच जग कारण की, भाजीपाला किंवा फळभाज्या हे कोणी खातच नाई, सगळ्यांना तेच हवं ए... पिझ्झा अन बर्गर आणि मॅगी अन ते आणि मैद्याचे प्रकार खाल्ले की, शरीराला तुमच्या त्रास होतोच पण... सायन्स एवढं पुढं गेलंय, आता विज्ञान की म्हणजे, आमच्या इथे बाजूला... एका माणसाने, खूप लठ्ठ होता तो... मग डॉक्टरने सांगितलं की, तुम्ही तुमची तब्येत कमी करा... नाही तर तुम्हाला म्हणजे पायावरती तुमच्या... हे येईल.... लोड येईल तर त्यांच्या आतडे असतात ना... जे आपलं जठर असतं त्याचं ऑपरेशन केलं... म्हणजे त्याचं आता.... त्या जठराची, जी... अ... साईज होती ती कमी केली म्हणजे, एवढं विज्ञान पुढं गेलंय की, तुम्ही हे सगळं पण करू शकता तुमच्या शरीरामध्ये. आजकाल बाबा... खूप अवघड झालेय मी मुलाला पण माझ्या... म्हणजे शक्यतो मी घरातलंच देते त्याला... मी बाहेरच... मी जाम सुद्धा घरी बनवते. का... तर... बाहेरचं आपण बघतो जाम.... कितीतरी व्हडिओ येतात कि म्हणजे पंधरा रुपयाला तुम्हाला जॅमचा डबा देतायत पंधरा रुपयाला, एवढे फळं भेटतात का, एवढं स्वस्त तर सरळ आपण विचार करू शकतो, तर पंधरा रुपयात जाम बनवून कसा देतात हे लोकं
अगदीच अगदीच म्हणजे कसं झालंय आरोग्याच्या समस्या वाढल्याच आहे आता लय लांबची गोष्ट नाही माझी र्नच घेत तो माझं पण वजन एक प्रेग्न्सीच्या दरम्यान बासष्ट किलो होतं आणि आता झाले माझं चौऱ्या किलो वजन खूप वाढलेय त्याच्यामुळे काय्हाय लागलं माझ गुडाण दुकायला सुरु झालाय मी आमच्या ह्यांना म्हटले गुडगा दुकालात तर आम्ही दाखवलं तर ते म्हटलं तुझं वजन जास्त वाढले त्यामुळे सगळा भार त्याच्यावरती जायला लागला मला अक्षरशः गुडघ्याची जी वाटी असते एवढी दुखती माहतीय खूप दुखते मला चालायला पण खूप त्रास होते म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये नंतर अचानक वजन वीस किलो एक दहा बारा लो एकदम वाढल्यामुळे हा त्रास सुरु झालाय त्यामुळे ते पेलत नाही बहुतेक गुडघ्याला असं पण झालं अस मला वाटत कर माझीच समस्या सुरू आहेता आणि ब पामागच पण दुखाला सुरु झालंय अ माझे पाठ वगैरे ते म्हणजे आरोग्याच्या समस्या जास्तच वाढल्यात माझ्या तरी
बरोबर आहे आणि कसं झालंय माहितीय का पूर्वी आता जस आपल्या आईला आपण जर तुलना केली आपल्या आयुष आता माझी आई जवळ जवळ साठ वर्षाच्या आसपास आहे पण ती अजून पण एवढी कठीण आहे की ती दहा माणसाचा स्वयंपाक एकटी करू शकते अ किंवा दोन दोन तास म्हटलं तरी ती एका जागे उभं राहून काम करू शकते पण आपण जर तुलना केली तर आपल्याला ती गोष्ट होत नाही कारण की आपले म्हणजे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम म्हण का सगळ्या गोष्टी हाडांचा टिसूळपणा जास्त व्हायला लागलाय का तर आपलं एकत आत्ताच्या मुली लग्न उ म्हणजे जास्त वया लग् करतात आणि त्याच्यानंतर बाहेरच खा आरोग्याच्या समस्या एवढ्या असतात त्यांचे बोलतात मासिक चक्र असतं ते सुद्धा बिघडत ्ले व्हायला लागले त्यामुळे मला असं वाटतं म्हणजे होता होईल तेवढं तुम्ही रोज कायाम करा किंवा काहीतरी चांगलं खाणं खा ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन असत जीवनच जास्त भेटतील अस हम
अगदी बरोबर आहे कारण म्हणजे कसं वेळानं लग्न झा केल्यामुळं पण अ बाळ होण्यास पण खूप प्रॉब्लेम येत आहेत आत्ताच्या अ पिढीला तो पण समस्या खूप मोठी आहे परत अ मोबाईलच्या स्क्रीनचा वापर जास्त होतो रात्री जास्त वेळ स्क्रीनवरर पानं होतं त्याच्यामुळे पण आरोग्याच्या समस्या होतात अ परत त्याच्या डोळ्याचा पण प्रॉब्लेम होतो कारण खूप अ लोकांना हे होत चष्मा लवकर लागतो हा पण एक ड्रॉबॅक आहे असं म्हणता येईल
हा आणि दुसरे तुला सांगाय म्हणलं तर कपडे पहिल्या ज्या मुली होत्या किंवा स्त्रिया होत्या त्यांचे कपडे असे मोकळे होते म्हणजे लूज कपडे घालायचे ते लोक कधीच असे अंगाला कोणता आहेत किंवा अंगाला ऑक्सिजन भेट असे कपडे कधीच नसायचे पण हल्लीची पिढी जी आहे ती म्हणजे टाईट क कपडे घालणं मन त्याच्यामुळे पण आरोग्याचे प्र म्हणजे हे समस्या कारण की तुमच्या शरीराला ऑक्सिजनच नाही भेटलं तर ती गोष्ट तुम्हाला कारण की आजल आजकाल कॅन्सरच्या स्त्रियांमध्ये पण किती प्रमाण वाढलं आहे बहताांन स्त्रियां मध्ये ‌कॅन्सर हा असतोच असतो आणि पुरुषांना हार्ट अटॅक प्रण वाढ म्हणजे खूप आरोग्य खराब व लाग कारण की. नॉनस्टिकचा वापर म्हण. किंवा फ्रीजमधलं अन्न खाणं कारण की आपल्या आई वगैरे कधीच त्यांच्याकडे फ्रीजच नव्हता.
म्हणून त्यांची हेल्थ खूप चांगली आहे त्यांच आरोग्य खूप चांगलं आहे अजूनही.
बरोबर. ह्याच्यावरती एकच उपाय म्हणजे प्रत्येकानं एक योगासन करावून आपलं वजन कमी करावं किंवा चालावं चांगलं हेल्थी आरोग्यदायक फूड खावावं. आणि तंदुरस्त राहावं या्यावरती हा एकच उपाय आहे असं मला वाटतं.
अगदीच अगदी आणि म्हणजे बोलतात ना प्रत्येकाने आपल्या शरीराची. का घ्या का. काही समस्या असेल तर त्याचं निदान लगेच डॉक्टरकडून करून घ्यावं. कारण की आत्ताच जे युग आहे ते एवढं खराब आहे. की तुम्ही एखादी जरी गोष्ट दुर्लक्ष केली तुमच्या शरीरात कुठला बदल होतोय. तर त्याचे परिणाम तुम्हाला खूप गंभीर भोगावे लागतात आणि अशा खूपश्या गोष्टी आपल्या आजूबाजूला होत असतात. आपण म्हणतो पण अरे मागे मी बघितलं तेव्हा तर चांगला होता आणि आता कसं याला असं झालं. कारण की आयुष्य खूप बोलतात ना अनिश्चित झालेल माणसांचं.
बरोबर कारण आरोग्याच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत आणि अटॅकचे प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. कारण लोक आज आहेत तर उद्या नाहीत अशी परिस्थिती आहे कारण आपण. असंच कधीतरी व्यक्तींना बघतो अचानक नसतंय तर. कारण विचारलं तर म्हणतात ह टकन एक वारली ती म्हणजे इतकं गंभीर परिस्थिती सुरु आहे आता. कारण उद्या आपण जगल उद्याचा दिवस आपल्यासाठी आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन व्यवस्थित राहिलं पाहिजे हेल्थी. चांगलं आवश्यक आण खालं पाहिजे वेळेवर झोपलं पाहिजे. आणि नियमित व्यायाम केला तर आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत असं मला वाटतं.
अगदीच अगदी मी पण तुझ्या मताशी सहमत आहे चालतय मग नंतर बोलूया. तर मला जरा काम आवरायची येते घरातली. परत बोलूया हम् चल मग. हो हो तू पण जरा जाऊन ये डॉक्टरकडे फरक नाही वाटला तर.
हो हो चालेल चालते ठीक आहे.
हा हा ठेव चल बा